हॅलो हा सुजात ताई ना
हो हो
हा बोला जात आहे काय म्हणतात हॅलो आप
हॅलो
काय हा बोला ना आ आता बोलून घेऊ आपण मग ममी सांगते तुम्हाला ह्
ठीक तुम्हाला फर्स्ट आयटम मेकअप हेल्प करा फडत
हो हो हो हो चालेल ना अच्छा अच्छा अच्छा ह्
अ मॅम मी एक विचारू का तुम्हाला मला एक रेसिपी र आहे माझ्याकडे तुम्हाला खमंग खमम ठोकायचं प्रमिक्स बनवता यय का गाव जे आपण डाळ तांदूळाच हा डाळ तांदूळच बनवतो
हो भिजत घालून ना हो म काय कराय ह दळून ना पावडरचं ना
पावडरच
हा हा त्याच्यामध्ये ना काही प्रमाण मव नाही स येणारण क असतण कधी एक किलो तांदूळ घेतले ना हो असच आहे एक किलो तांदूळ घेतले ना तर अर्धा किलो हरभरा डाळ घ्यायची
अच्छा
आणि एक ह एक वाटी असताना सापुदना अम् एक वाटी असत आणि एक वाटी आपलं पोहे असतात ना ते पण पोहे पण घ्यायचे हे सगळं मिक्स करायचं ह आणि ते दढायचं म्हणजे हरभरा डाळ. अर्धा किलो अ पावशर साबुदाणा आणि पावसापेक्षा कमी आपले पोहे. हा हे सगळं त्यात म्हणजे गिरणीमध्ये एकदम बारीक दळून घ्यायचं. म्हणजे आधी स्वच्छ करून घ्यायचं आणि मग स्वच्छ झाल्यावरती एकत्र मिक्स करून मग ते गिरणीला दळून आणायचं. दळून म्हणजें एकदम खूप बारीक पण नको. आणि झाड पड नको हा हा हा. म्हणजे थोडसं मिडियम दळायचं म्हणजे थोडस स्पंजीसपंजी हम् हम् हम.
बट आलं कोण म्हणजे थोडस व्यवस्थितच आहे. पण जरा थोडस ना खायला ना चिकट लागलं ना मला म्हणून
हा मग ते जास्त खूपच म्हणजे बारीक दडलं असेल नाही मग त्याचेत हे दळलं ना की त्याच्या तरवा आपण टाकायचा असतो.
अच्छा.
हे मिश्रण सगळ झालं ना म्हणजे अूर्ण रेसी सगळ दडलं ना जो एकदम बारीक झरो नंबरचा रवा असतो ना तो त्याच्यात टाकायचा असतो तो मिक्स करायचा आणि मीठ टाकायचं. मीठ टाकायचं आणि आपली साखर असते ना. साखर पण तुम्ही किती प्रमाणात गोळ खाता एक वाटी भरून नि काा? साखर टाकायची त्याच्यात रवा
अच्छा.
हा ते पण टाकायचं त्याच्यामध्ये आणि आपला बेकिंग सोडा नाहीतर मग खायचा सोडा असतो ना.
हम्म.
हा तो पण टाकायचा म्हणजे पिठामध्येच बरं काय सगळं साहित्य हे पिठामध्ये बेकिंग सोडा टाकायचा बेकिंग पावडर पण टाकायची दोन दोन चममच. कारण एक एक किलोचं माप आहे ना. तर आपला पोहे खायचा चममच असतो ना ते दोन दोन च टाकायच त्याच्यामध्ये आणि डब्यात भरून ठे. जेव्हा लागलं ना आपल्याला तेव्हा थोडस कोमट पाणी करायचं. जेवढं पीठ ना त्याच्या कमी थोडसं हे घ्यायचं पाणी कोमट करून घ्यायचं. ते फेटवायचं. आणि ज्या भाण्यामध्ये करायचं तिथे लावून द्यायचं वीस मिनिटात ते पीठ ना एकदम वरती म्हणजे ढोकळे एकदम असे वरती होऊन जातात. ते कापून वगैरे आपण जिरा मोहरीची फोडणी वगैरे देऊ शकतो. आणि एका च वाटीमध्ये पाणी घ्यायचं. एक चम्मच साखर टाकायची. ती साखर विरगळायची आणि तेी साखरचं साखरेचं पाणी एका वरतून टाकायचं. खूप छान लागतात आणि तळलेल्या मिरच्या आपण अस.
अच्छा.
तुम्ही कशी बनवली होती.
मी ते नवता केलं अ एक म्हणजे मोठी म्हणजेच े आपला पौषर ववर येते का? अशी एक वाटी घेतली तेवढं एक वाटी म तांदूळ घेतलंय चपाट वाटी ती अ हरबाजूची लााळ घेती.
हम्म.
पाववा ती त्या मुगाची कााळ त्यापेक्षा थोडस कमी ऊर्जाची जाडाळ घेतली.
अच्छा म्हणजे सगळ्यााडींचं बनवलेलं का तुम्ही हे
ह हा तीन डळ दागलंत त्याच्या अ नंतर मी घरीच फाईन केलं ते चार नंबरच्या चाळणीवरतीच फाइन करून घेतलं आणि त्यानंतर आपण रेग्युलर रेसिपीमध्येध्येचसे ना त्याच्यात एक दीड चमचा साग टाक आपलं सोडा टाकलेला थोडासा खण्याचा कलर टाकलेला होता आणि नंतर पीठातना आपण ज्या वळे पठ ला होतो आणि ते म्हणजे गाळून घेतलं आणि मग स्टोर केलं आणि ज्यावेेळेस आपगळला ला त्यावेळेस त्याच्यात दोन चमचे आपण भाजी त चमचा वापरतो ना तेलाला ह तसा एक चमचा किंवा दोन चमचे तेल टाकायचं आणि पिठाच अर्ध म्हणजे लाग नुसार आता प्रत्येकाच्या तांदळाचं प्रमाण वेगवेगळ म्हटल्यावर जरा हा तस एक सवा वाटीभर पाणी लागतं या पद्धतीने प्रेच बनवलं पण थोडंस मला आय थिंक असं वाटलं की मी उर्जाची जाडळ टाकली आहे ना
त्याच्याने चिघट झालेलं पण उर्धाची डाळ तर नाही टाकत आहो तुम्ही कुठून बघितली रेसिपी
मी ना ते सरिता किचनच्या रेसिपी फॉलो करते मी
हो का अच्छा मग असेल काय माहिती थोडसं चेंज म्हणून काही सांगितलं असेल त्यांनी मग पण उर्दाचे दधार तर नाही चार टाकत चिगटच होणार ना ते उडद्याचे डाळणी अ हे डाळ नाही हे तुम्ही जे सामान सांगितलं ना डाळी वगैरेचं हेी कधी आपण दिवाळीचे जेव्हा चकल्या बनवतो ना तेव्हा असंच प्रमाण घेतात ते वाटतं मला
होा
हा पण ढोकळा जर बनवायचा आ नेक्स्ट टाइम तुम्ही तुम्हाला तर सांगितल्यान ह्या पद्धतीने बनवा आणि त्याच्यात बारीक र ह काय म्हटलं हॅलो
थोडस काहीतरी केलं म्हणजे ते कधीरी
तुमचा आवाजनं खूपच ब्रेक होतोय
म्हण ते थोडं थोडं म्हटलं ना तर मग ते वाीचं प्रमाण
हां
त किलो वकरतच नाही म्हणजे त्यांनी एक किलो सांगितला का मी एक वाटी म्हण
अच्छा
अर्धा किलो सांगितली ते अर्ध्या वाटी असं त्यांचा किलोचं मेजरमेंट असत त माझ वाटतलं असतो या पद्धतीने करत ह अजून एखाद ी शेअर करवाला हॅलो
हॅलो
अजून एखादी रेसिपी शेलतो रा ना म्हटतो मला अजून एक नाहीी एक रेसिपी हो येतोय ना
हॅलो
माझा येत आहे का माझा आवाज येत आहे का हॅलो हॅलो तुमचा आवाज येतोय मला असयचंय का, हॅलो मॅम हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
आवाज येतो ना माझा आता येतोय का आवाज? आवाज येतो का हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज येतोय आता येतोय आवाज.
हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो मला तुमचा आवाज येतोय माझा येतोय का? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो मॅम. हॅलो. हॅलो. हॅलो.